हॅलो
हॅलो आवाज येतोय का ताई माझा क्लिअर हो मला येतोय तुमचा माझा येतय का तुम
हो हो येतो येतो ओके काय म्हणता काय चाललं
काही नाही विशेष पाऊस चालू ये त्यामुळे आरामच आहे तुमचं काय चाललं.
हम्मम आमच्याकडे खूप पाऊस चालू आहे खूप जास्त मग काहीच फिरायला वगैर प्लॅन आहे की नाही काही
नाही पावसामुळे तर असं बाहेर जायला पण थोडस हे वाटतं ना
म्हणजेसं फॅमिलीकडे जात नाही का टूर वगैरे नाही करत पावसाळ्यात
हो करतो ना
हा तेच म्हणते मग जाता की नाही ब असं मुलांना वगैरे घेऊन
हो म्हणजे थोडस पावसाचं कमी थोडा त्यानंतर असं फिक्स नसतं पोरांच पण असं सुट्ट्या वगैरे बघून जायला लागतं ना
हो हो बरोबर बरोबर
तुमचे साड्यांचा बिझनेस आहे ना
अ मी ऍक्च्युली मी जॉब करते प्लस साइड बिझनेस पण करते
अच्छा अच्छा
हम्म काच मग लोन्स वगैरे बनवलं की नाही मग
हो, उन्हाळ्यात
तुम्ही बस येत र आता ना पावसाातच करतो ना आपण लोनचं
नाही पाऊस सुरू होण्याच्या आधी लोनच केल्या जातं म्हणजे पाऊस पडण्याआधी ना लोनचं केलं की तेिक आणि पाऊस झाल्यानंतर केलं की म ते आंबे ना थोडे खराब झाले होऊन जाता मग ते लोणचं जास्त दिवस टिकत नाही
कच ना बरोबर आहे
अ्छा
तुमची कसे म्हणजे प्रोसेस कसे, म्हणायची कैरीचं लोणच कसं बनवतात आंबट गोड बनवता की फक्त तिखट
आंबट गोड बनवता आणि
अच्छा आमचे जसच असत मुलांसाठी आंबड गोडच लागते ना
हो आणि आंबट गोड थोडं टेस्टी पण लागतं तिखट म्हटलं की मग थोडस म्हणजे कोणता पण असं खायला आंबडगोड छान लागतं ना
हा पावसाळमस भज्या वगैरे खाऊन गरम गरम एक नंबर भारी वाट एकदम
हो भारी वाटत.
तुम्ही काय घरी असत का मग.
हो म्हणजे शेती आमची शेती तिक त पण पाऊस चालू असल्यामुळे इथून पहिले पाऊस नव्हता त्यामुळे शेतीत कामं नव्हती आणि आ. पाऊस सुरू झालाय तर आता नाही. थोडा पाऊस कमी झाला की पाऊस उघडल्यानंतर मग पेरणी वगैरे सुरू होईल त्यानंतर.
बरोबर बरोबर बरोबर पण बरं आहे जरा शेतकऱ्याला पाऊस पण पाहिजेच थोडंफार नाही का.
हो म्हणजे शेतकऱ्याला पावसाची खूप गरज असते
गरज असते पण जास्त अति पण नाही पाहिजे आणि कमी पण नाही पाहिजे प्रमाणात पासलं बघपत
तेच तेच आणि आत्ता कसं अजून शेतीत पेरणी करण इतका पाऊस नाही झालेला आमच्या इकडे ना त्यामुळे मी सांब
बरोबर आहे
उष्णता खूप होती ना म्हणजे जमिनीला पण बाण्याची जास्त गरज आहे सध्या
बर बाशिक होण्याची पण गरज असते बघ
हो त्यामुळे मग थांबलेले
अच्छा नववच्या सायच पूर्णमध्ये गले की नाही पूजेला वगैरे गता क
हो आमच्याकडे पण म्हणजे छान असं सर्व मळ्यातल्या हा साईडच्या सर्व महिला एकत्र येत छान आणि महिलांना एकत्र याला ते निमित्त पण असत ना नाही ते इतर वेळेस स्वत इकडे खेडे गावामध्ये कसं असतं प्रत्येक जिची त्याची काम असतात आणि खेडेगाव म्हटलं की सर्व फॅमिली पण मोठी असते ना मग असं कुठे जायला नाही भेटत हो
बरोबर बर याच निमित्तान सगळे एकत्र येतात ना
हो मग याच निमित्ताने एकत्र येतो मग ते आदल्या एक दोन दिवस आधीच प्लॅन होत तो आमचा कोणती साडी घालायची काय करायचं हे ते
आणि आता रीलल्समुळे सगळ्याच फॅड झाला नाही का सगळ्यांनी माहिती लाग रेडू त्याच्यामुळे असत आम आम्ही ऑफिस मधूनच गेलेलो पूजेला हो ऑफिस मध गेटपस घेऊनच पूजा करते त्या आम्हाला सुट्टी वगैरे नसते ना त्याच्यामुळे
अच्छा म
पण छान वाटतय असे आपले स सण खूप छान छान आहे नाही कवसा बोर्णेमा मध्यंत दोंडा वगैरे झालंता काय चालू लाग हा रक्षा म्हण रक्षाबंधन वगैरे पण राहील आता
हो
बरं जरा थोडसं मुलांना पण त्या गोष्टींची आवड असते ना आणि समजतो ना कल्चर काय आपलं
तेच ना त्यामुळेच म्हणजे सण साजरे केलेच पाहिजे असं थोडं कंटाळा केला क पुढच्या पिढीला पण माहित होत नाही ना की काय कसं करायचं
त्यांना माहितीसाठी या गोष्टी करायलाच पाहिजे आणि आपण तर खरंच करायला पाहिजे आता तरी आधीपेक्षा खूप कमी झाल्या नाही तर आधीचे लोक खूप सगळ्या गोष्टी नाही एकदम प्रॉपर करायचे आता कोणाला वेळ पण असतो जस जमला जस लोक करतात अचछ ना
तेच ना कारण की, असं पहिले कसं वेळ देऊन सण म्हटला की, पूर्ण दिवस ते घरीच म्हणजे आमच्याकडं आता खेडेगावातलं म्हटलं की असं सारवणं, रांगोळी काढण, तोरण करणं हे येते, मग अस छान वाटायचं, आणि आता कसं धावपळीचं युग झालं ना
आता सगळं रेडीमेड भेटायला लागलं ना.
हो.
तुमच्या इकडे रांगोळीचे, रांगोळी सुद्धा तुम्हाला रेडीमेड भेटतात आता.
हो रांगोळी पण रेडीमेड भेट म्हणजे असं काही करण्या ची गरजच नाहीये पैसे दिले की सगळं अवे्लेबल झालंय आता.
म्हणज ते फराळ झाला, सगळ्या गोष्टी झाल्या कि ते आपोआप सगळं भेटत. फक्त एकदा ते लोक एकत्र येतात त्या गोष्टी काही का आणायला.
हो एकत्र येता, आणि ते पण खूप महत्त्वाचं आहे. लोक एकत्र येणंच गरजेचं आहे.
गरजेच
ह आता गणपती आले, गणपतीत पण म्हणजे भरपूर अस ग्रुप ग्रुप असता एकत्र येतावं म्हणजे.
हो ढोल ताशे वगैरे पण असतात ना तेव्हा, छान असतं.
तुम्ही ते गौराई वगैरे बसवता का?
आमच्या आमच्याकडे नाच आमच्या कानबाई असते.
हो का?
हो आमच्या गावाकडे कानबाई असते म आमचं त्याचं गौरा वगैरे असं काही नसतं पण इकडे असत खूप लोक करतात, तुम्ही करतात का?
नाही, आमच्या इथे पण नसतं. पण आमच्या म्हणजे साई दुसरे लोक आहेत. ना तर ते करता. मग ते बोलावता. छान करता ते पण. तीन दिवसाच.
ते सगळं असंत त्यांचं. पूर्ण, बापरे! हो सगळे पदार्थ
मुलगी माहेरी आल्यावरती कसं कौतुक करता? तसं करता, छान वाटतं ते पण बघायला.
ते गणपतीच्या आधी असत वाटते ना?
हो ना. हो ना.
गणपतीच्या आधी असतं. नंतर म गणपती बसतो. बरोबर.
नाही गणपती बसता पहिले. मग गणपती नंतर गौराई येता. हो. गणपतीचे तीन दिवस झाले का त्यानंतर गौराई येता मग.
ओके ओके. हां बरोबर, बरोबर. आमच्या बल्डिंगमध्ये असतं, त्यांच्याकडे असे सुंदर कधी करतात का डेकोरेशन. ते खूप सुंदर असत त्यांचं.
हो. डेकोरेशन वगैरे पण खूप छान करता आणि अस सगळे असं - आनंदाने. म्हणजे मुलगी माहेरी आली मग तिच्याशी गप् पा वगैरे करायला पाहिजे. तिला वेळ द्यायला पाहिजे असं करून असं
गणपतीचे अकरा दिवसच खूप छान वाटत. एकदम मस्त घरात असं कोणीतरी नवीन का? असं प्रसन्न वाटत तर
हो.
तुमच्या बिल्डिगमध्ये वगैरे बसत असतील ना गणपती वगैरे? नाही तुमच सोसा इथेच आहे ना? तुमचे शेता शेताचे माळात बसवता का तुम्ही?
पण असं प्रत्येका शेतात ज्याची त्याची घरं, पण मग एकत्र येता ग्रुप वगैरे. बनलेले असतात. सर्वां मिळून गणपती बसवता.
ओके. भारिय ना मग. त्यांना पण तेवढं बरं वाटतं. आमच्या तर ऑफिसमध्ये पण गणपती असतो आणि आमच्या बिल्डिंग मध्ये पण असतो आणि घरी पण असतो.
हो हो हो.
बाकी स्वयंपाक वगैरे झाला ना?
हो स्वयंपाक वगैरे झालाय. जेवण वगैरे झालंय. आता काय पाऊस आहे म्हटलं आता काही ज-
ते लवकरच असं हाे गावाकडे लवकर-
हो. ते कस मळ्यात जायला लागतं ना? मग ती सवय लागलेलीए मग- पाऊस असो. काम असो नसो. पण ते तेवढ टायमिंग मधे करून जेवण वगैरे- तर नंतर रिलॅक्स बसलं तरी चालेल. अस सवय झालेलीए ती आता.
बरोबर आहे. दुपारी परत एकदा जेवत असाल ना? काम शेताचं काम अस हो-
हो काम असल्यावर. शेतात गेल्यावर घरी असल्यावर नाही. पण मग शेतात गेल्यावर मंग -
हो तिकडे काय असतं?
आमच्या शेतात म्हणजे? कंटिन्यू म्हटलं तर द्राक्ष बाग आणि डाळिंब आहे. आणि मग बाकी जे दुसर- रे आहेत ते. मग तिथे मग सोयाबीन वगैरे पेरतो, मका पेरतो- गहू आणि उन्हाळ्याच्या सीझनमध्ये गहू आणि कांदे असतात.
अच्छा. कांद्याला भाव होता का चांगला यावेळेस?
नाही पहिले तर नव्हता. पण आता भाव वाढतोय ना सध्या.
हम्. जेव्हा कमी झाला का? तेव्हा भाव वाढतो ना मग?
हो. नाही आमच्याकडे साठवलेले असता ना?
हा. ते चाळमध्ये ठेवलेले असतील ना तुमचे? चाळ- आमचे पण असता. आमच्याकडे तिकडं.
हो. हो.
आमच्याकडचे गहू बाजरे वगैरे हेच असतं मोस्ट ऑफ. गहू, बाजरे, कापूस.
हो हो
गुरगा वगैरे अस
नाही आमच्याकडे पण थोडस असं घरापुरतं लई जास्त नाही. हो थोड्या प्रमाणात.
तेच असल कसं आहे द्राक्ष वगैरे ह्या गोष्टी असत आमच्याकडे गहऊ बाज वगैरे ह्या गोष्टी जास्त असत.
हो हो.
म्हलं बाकी सगळं व्यवस्थित ना? हॅलो. हॅलो.
जॉब म्हंटलं की तुमची पण खूप असं धावपळ होत असेल ना?
हो सकाळी साडेसातलाच यावं लागतं मला. सकाळी साडेसातलाच येते मी.
तेच ना मग जॉब म्हटलं की असं जेंट्सचं काही नाही पण, लेडीज ची खूप धाव पळवून जात
स्वयंपाक करून येणं, मुलाच आवरून येणं सगळ्याच गोष्टी असतात.
हो.
हो तेही महत्वाचं आहे घरची सपोर्ट करणारे असल्यावरती एवढं
ह मग तरच गोष्टीच नाही तर नाही होणार नाही. होऊ शकत नाही जॉबांस मुलं
हो ना म ज्यांना पर्याय नस तो करायला लागत मग त्यांना मुलांनाच बाहेर ठेवाय लाग
हा ते डेकेर मध्ये वगैरे पण हा ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे माझ्यासाठी
हो आणि पाहिजे पण आजी बाबा असले की थोडस मुलांना पण काही गोष्टी म्हणजे ते पहि सांगता ना गोष्टी सांगायच हो आणि ते त्यांच्या काळातलं मग सांगते आम्ही असं केलं तस तेंन म्हणजे मग ते मुलांना ते असं छान वाटत. म ते पण तसा विचार करायला लागत मग बाबांनी असं केलं होतं आपण
चालेल मग, घ्या काळजी तुमची.